हॅलो हॅलो, आवाज येतो का? त्या अं म. काय म्हणत होते मी, तर प्रश्न आलते ते सोडवले का?
हा हा.
हा व्यवस्थित सोडवले ना?
हा.
हम तेच मी म्हणल, मी म्हणलं आता ही प्रश्न सोडवीत आसन, म्हणल सीमाबाईला केला काय फोन हिने काय माहित?
सिमाबाईन विचारलच नाही. नाही त्या कुठतरी असतात, त्या काहीतरी पण करतात. ह्यानी विचारलं पूर्ण.
ते आहे ना आमरस खायला गेलेले आहे.
हा काय?
हम्म दोन, चार दिवस येणार नाही म्हणे आता आज गेल्यात मग आता नेमकं गाडीवर असतील नाही तर मग काही सांगता येत नाही.
हा दूर जाऊ द्यात. तर आता कोणला फोन करते मग आता?
जाऊ दे मलाच करून पाह् पाच फोन.
करुन पाहते लागल तर. लागले आता आधी एक केला, अजून चार राहिले हम्.
पर करायंचे होऊन जात्यान.
हा ना मग आता काय ए आता उजून तुम्हाला चार वाजता बरोबर फोन करते कमप्लीट चार ला. हम्म.
जेवण बिवन झाली का?
हा जेवण झालाव लाइट गेली होत गरम होऊन राहिलय.
हा बाई लाईट गेली आहे ना माझ फोनला चार्जिंग बी नाहीए पोरांनी चार्जिंग कायं ठेवली नाही बाई. टक्के चार्जिंग ए. सतराचं टक्केयं म्हणलं. हम्म पाहत होती छकुली आधी दाद्याने पाहिला मग छकुलीने पाहिला मायाकड पाच मिनिटच नव्ह चार्जीगला लावला तवं फोनं आला.
हा का
पण मग मी म्हणलं आता हे घरी आले असतील.
फोन सकाळी ते राजपूरला गेले.
हा.
मग ते ताईचा एवढच टाईम झालाय.
हा का
हम्म आणि पार बारा वाजता आलोय घरी
हॅलो हा का हॅलो उरकलं का बरय बरय बया चालल्या बाई वॉटर पार्कला सीमा बाईन त्या शिरडीला
सीमा बाईण त्या ये मी म्हणल कोणे
मुंबईचाच घाटातले चालले ना फिरायला
हाका कोण कोण सरुबाईन त्याबी
नाही नाही तिकडच्या ए त्या आमच्या केड म्हणल्या मैत्रिणी हम्म जाते ना
ये च वॉटर पार्क फिरु काय म्हणत्याती फिरून
हा ना मग जायचंय ना मी म्हणलं जाते आता म तुला सांगून द्याव मी चालले म्हणून
जायच मस्त फिरून येत
तर जायला मग गेले असते पण खरं माहाकड पैसेच नाही नाही तर गेलीच असते मी आणि बुधवार च जे येईन ते दाव दाव कधीचय
चार तारखेलाय
चार तारीख
चार तारीख आज कोण वार ओ
आज एक सोमवार मंगळवार दोन बुधवार तीन गुरुवारच येतय वाट बुधवारी जाणार त्या बुधवारी काय पैसे कमी राहत्या म्हण तिद
अ
मंग बुधवारी जाणार ये मी
अ का
हूं
यायच फिरून म
फिर पैसे लागत्या पैसा लागत ते जवळ नाही त्यांनाही काय ताप आपल्या जव
एवढे काआला दीड एक हजार असले तरी कितकं होते येणं जाणं खाणं पिनं साडे
तिकट असल्या मधीच सगळ फ्री ये हा का ते म्हण त्या तिकीट असल्या मदी सगळं फिरीरात
हा का
कोणला माहित ओ आप
असं म्हजे लय भारी तिकीड असल्यावर तिद खाणपिणं फ्री राहतं का?
बरय
दाद्याला इचारीते ना दाद्यां न ते जाऊन आलेत ना भैया नं ते
हा आत्या ती शाळातर्फी होत त्यांना ते फुकट आसन
ते म्हणता ना जेव वॉटर पार्क ला शिर्डीला
हा
ते म्हणता ना तिद म आता ते तेवढं बिल घेत्या फी घेत्यात ना मग देत असतीनं हाय की नाय.
आनं मंग जाऊद्या जाऊ आप
आपला एखानं दिवश येईन का काय - तरी
आपलं जाव योगी येईन तवा जाऊ आपुनी जा पोरांच्या काळात येन जाव पोर म्हणले जाय तवा जाऊ आता नवऱ्याच्या काळात पाहू कधी जाण होत.
हा नवऱ्याच्या काळात होईन तो होईन बाई जाणं म्हा नाई व्हायचं.
पानखाळाच विहिरीला पा पाऊस नाही पाऊस आला का गच भरंल आपली इथली विहिर जा काली परत वरच येऊ नका.
देसन वाट पारज तेच तेच तर नाही जा जाय मला बी खरंच लश बाया जाते खरंच जाऊ आपण एखान दिशी व दाद्या वैनीला जावा पूनी वनी त्या याचोर हा दाद्या बसू लग्नाला गेलो का?
काय आपलं खरं नाही बाई
लग्नाला गेलं का मग जाऊ आपण फिरायला तिला काय माहिती अजून काय होत तिला दा दा रस्ते अजून गंधीवर दिवस लांविती आ अकरा तारखेलाय
आपलं काही नक्की नाही बाई त्या लग्नाचं तुला नाही मला खारी आण ना ए ते बघायचं जसा
चहा खारी खाती का काय? आ
ह खारी आण म्हणलं जराशीं चहा आण खारी खात ते चहा देऊ राहिली बाबाला पाणी दे ना गं बाबाला पूर्ण झालेय. हम्म आता तेनी दोघिनी केली हे काय केलंय गं मॅगी चक निंती न
हा हा ती आता चिड म्हणत होत ती मला दहा रूप दहा रूप जा तीघीजन मॅगी
केली त्या तीगिणी रोशनीनी केली, छकुलीनी केली.
बरंय खा म्हणाव
आ ती ना आता झाली वाटतं आं
त्या त्यात कायच का कार्य म्हनल त्याल नाही आवडत. मॅगी तिलाच आवड तिच आणिती न तीच खाती घरात.
उशी देरे बाबाला, त्याच्याकडे दे, देरे उशी. त्याच्या खालचा टप्पा मारला. भित मारली. हा तीघीजनी करू राहिले पार्टी.
आमाला दया म्हणा थोडी - थोडी.
नाही राहिली कोनती भी चहा आहे का पातील्यात? आन मग थोडा वय, फेकून देतीस पण देत नाय, पोरगी फेकून देते पण न कोनाच्या तोंडात नाय घालीत. गप बैस फोन चालू
मये जम्पर कापले का नाय अजून?
अग लाईट गेली ना ह काय लागेल त्याला, पलीकडची खिडकीय. लाईट आलेय. ना
निसतेच म्हणत्या आज कापिते न उद्या कापिते तुम्हाल पैसे देऊन टाकणार मी जम्पर कापा. हा.
पण चाललय.
तुमच चाललय आज कपिते उ त्या काय कितीयत किती दिसत पसून टाकल्या आणून एवढे बी शिवून द्या मला. जम्पर टाकयचे, मग पीस आणायचे.
बाजारला गेली त मला एक पीस आणशील का? कड कापड देईन ना मी तस. जर मी गेले तर मी आणीनच. पण जर नाही झाल म शनिवारी
बर शनिवारला जातच नाय मी.
आहा बुधवारी पाहू आता बुधवारी काय माहिती का योग्य येतो का नाही जायचा. मला जम्पर आणायचेय दीदीला पॅन्टी आणायचेय.
हा ना मला तो वेलवेटचा पिस आणाच ताई एक लेवेंडर कलरचा आज मम्मी नी साडी पाठहून दिली ना त्याच्यावर
हा बरं.
जेवण झालं का मग?
जेवण का ग तिडून आलं वडे पाव खाल्लेत ज्यूस प्यालायम ते जिरना
वडं पाव खाऊन आलते काय?
आइ घरी आणल्य ते ते वडे पाव आणले ज्यूस पियल होती, ज्यूस आणेर होती, शंभर रुपयचं आवय दोघं प्ययना
प्यालाय दोघं जणं ते काय ज उली-उलीस प्याले पे दोघं जणं प्याला, मारणच त्यानेच पोट फुगलाय हा. ते जिरना
हा निंतं जाऊ दे, चक्कू जिंती चिरे मंदीला घ्यायचं मी आणलेलं. हा बरं आता मी तरी आणले दिली ना उदया, परवा
अरे द्या रे त्याला एक एक एक घास द्या त्याला बी. ह
असं चौकशी करायची परत मला मंचीला कायती आणल्य. किती आठ? नऊ आठ नऊ मिनिटं झाले ना.
हम्म.
हम्म ए मला खाजीव इथं. हा मग
त्याला बी द्या दादा म्हणा त्याला एक, एक, एक, एक घास द्या म्हणा.
आता त्या दोन पुड्या आवडल्या आवडल्याच्या दोघीला आणल्यात. त्याला म्हणलं जाय तू बी आण पैसे द्या त्याच्याकड. जाती वीस रुपये भेट. दान म्हणजे करून.
वीसवाले दोन मॅगीचे पुडेईत.
समोर दुकान एत. हा त्याला म्हणून राहिली बी आण त्याला ते बी आणन् व्हय ना जाऊ द्या. सोड. बाई लाईट गेली मा फोनला कुशाल चार्जिंग ठेवली नाही बाई. चालतंय तिला पार्टी केली बोलायचं. आं अरे सोडण बया शांत बैस ना ए पोरा काय व
खडखड आवासकरण. कोणा फोन मध्ये सांगा ते आवाज केला क काय? तु धरून नेतील म्हना. दहा मिनटं झाली हा ठेवा तीकुण.